ओ
हॅलो
ऐकूया तेी काय
याले की यालेय तुला आले ना
याले याले
हा हा
आणि काय काय म्हणताय
काय बाई म मी आज गेलतो ग जरा आणि हे त्यांना पण फोन लावलेला ती मगाशी असा फोन लावले ना हा बोललो की कार्यावरच अरर नाव घ्यायचं नाही ना
हा
तस एखाद दुसरं चालत नाही का बाय मिस्टेक चालते की त्याला का होते का नाही
हा हा
एवढं कायेत
हम बोल बोल
त्यांनी तेवढं कट करतात मग रेकॉर्डिंग आहे ना
नाही नाही बोल
बर बर आणि काय म्हणतीस मग
मग कुठे जाणार आहे फिरायला वगैरे
फिरायला म्हणजे कसं झालं आकांक्षाने मी उद्या जाणार होतो ह्याला वाडीला आणि खिद्रपूर ला
हम्म
तिकड सोनुरले म्हणून धबधबा आहे तिथं जायचं होत खर तर पण तिथं कसं पावसामुळे वातावरण जरा चखला झालं घसर घसरण आहे ग आणि काय माहिती पा सापवेप वरती आली असली तर दोघीच की आम्ही जाणार आणि तिथं माहित पण नाही आम्हालाी लोक येतात की नाही
हा
प्लॅन कॅन्सलच केला तिकडे नकोच जायला म्हणलं
हम्
अ
ब
ऋत्यूचा आवाज आलाय ना
काय म्हण ते तिकडे बाहेर येतां नड
आवाज यायचा नाही ना
होम्
इकडं बाहेरही गे म तू जरा म्हण आवाज येतोय मग
ांब य बाबा हा बोल
हा मग ते तिकडें जायचं कॅन्सल केला मग डायरेक्ट तिकडं जायचं म्हणलं उद्या तर उद्याच पण नाही कॅन्सल केला कारण हे उद्या जरा हे ती का नाही आकांक्षा तिच्या भावाला नाही जाणार आहे ग तर संजय वडावातलाय नाही तो. मग त्यामुळे भावाला आणाय जायचंय तिच्या. त्याला कधी तर सुट्टी असते त्यांचं पेपर काय तर पुढं पुढं गेलात नाही त्याच्यामुळं ती म्हणली की त्याला इकडं आणतो चांगलं खायला घालतो काय तर त्यांच्या हॉस्टेलवरती हम्म हा म्ह नाही इथंच नाही ग ठिकाणच.
हा हा हा
म तेे मग ते कने आपलं अंतो म्हणलं तिला त्याला चिकन मटन ते तिथं खायचं नाही आहे ना त्यांच्या कॉलेजमध्ये रेस्ट्रिक्शन आहे त्याला.
हा.
मग त्याला आवडतंय चिकन मटन. मग ती त्याला आणणार चांगला खाऊ पिऊ घालणार चा चिकन मटन तीन दिवस. मस्त पैकी मग परीक्षा अस तेव्हा सोडणार त्याला तिथं नेऊन
असं करणार आहे त्यामुळ म्हणली उद्या राहू दे आप ण पेपर झाल्यावर जाऊयात निवानत मी पण तेच म्हणणार मला पण आता कंटाळा आज उद्या आणि कुठं जातीस जाऊ तिकडं. तर आरुषचा बड्डे पण आहे ग एकोणीस तारखेला. माहितय ना तुला. हॅलो. हॅलो. हॅलो. मी रेंज मध्ये ये रेंज मध्ये तुला रेंज नाही ये वाटत बघ.